हॅलो.
हम्म.
बोल की.
ते कुणाच्या अजूला बसाय नेलंय
होय ते हसूतय लई बाबा.
लई, लई काय ना काय तर, काय ना तर दररोज हे
म, त्यामुळ मला ते नको वाटतय.
मग तेच रे, अरे माझं तर कसं केला माहितयं का नंतर व्हिडीओ तो क्लासमध्ये आल्यावर मी झोपलेलो हो काय माझा एक फोटो काढलाय तुला पाठवला काय?
झोपलेला व्हिडिओ काढलाय मरदा माझा आणि त्यात कणी जुबेर सर बडबडलाय त्यात.
होय.
कि असं, असं हाय तसं हाय म्हणून बडबडायाली आणि त्यात माझा व्हिडिओ केलाय झोपलेला.
काय ना काय तर कांड करतच असतो
अरे त्याला कुठनं सुच
काका सांगा ना, तुम्ही त्याला माफ कराल?
एवढा हासूतय मरदा.
त्याची शिक्षा माघे घ्याल ना?
अ रे मी, मी म्हणलो रे त्याला, तुला इतनएवढं कुठ न सूचतय रे म्हणल, मला म्हणतयं नाही नाही रे येते असच काय, तोंडातील ते बडबडतोय म्हणते आणि ते बरोबर हेच होतयं म्हणजे जोकच निघ तोय, आणि तुम्ही असतासा म्हणतोय सगळीजण असं म्हणतयं, म्हणून जास्त पण हे करत नाही आबा त्याला आता
व्हय
पहिला तर ते असं म्हणजे ब बसत होतो असू दे रे आणि कणी कस हाय चुकून आणि असं कोण हाय पुढ बघत नाही रे, चेतन पाटील सर आहेत किंवा आपलं ज्युबिअर आहेत कोण बघत नाही, हसत चालू करतय डायरेक्टर मर्दा, बघायचं रे पहिला पुढ शिक्षक कुठला आहेत काय आहेत लेक्चर राहिलंय आपलं, जरा शांत बसायचं आणि कणी कधीच ही ह्यो सिरियस नसतोय
कधी सिरीयस नसतोय. डायरेक्ट बडबडाय चालू करतो बघ आणि मी म्हणतो त्याला जरा तर शांत बस. असं.
माराला पण बघत नाही आणि वरणं.
होय.
त्या दिवशी क्रुशला छान
बघ की मारता तासाला. त्यात चुक कोणाची होती काय माहीत नाही सोड. नाही तेला काढलेत रे काढलेत त्याला.
काढल्यात नाही गेलाय त्यो.
अ आब्या म्हणायलेला काढल्यात म्हणला आब्याला विचारलो की मी, नीट शिकवणा झालता म्हणला. काढून टाकलंय त्याला हा आणि ते आपल्यालाच कसं शिकवायल ते ए आय.
मर्दा पोरं उलट सगळी आपली म्हणजे स्वतः अभ्यास केलानी पास झाल्यात मग. स्वतः अभ्यास केलात अन् पास झाल्या चांगलय. त्याला साधं मर्दा एक डेफिनेशन साधं एक्सप्लेन करता येत नाही. ए आय च्या सराला.
होती.
आणि काय बोललं की काय वेगळंच बोलते क नी?
हसतं होतं मधनचं.
बघ की मधन हसायचं. आणि आपण काय वेगळंच बोलत्या ते वेगळंच बोलते आणि ज्या ह्याच्या टॉपिक वर आपण डिस्कशन करत असतो कशाला बोलायचा म्हणे. आपण तसं करते म्हणजे त्याने समज आपल्याला काय तर दिला की ही कज आहे हि सोडवा. आणि आपण जर की नई पाहिजे म्हणजे आपला असं क नी डिस्कस तर कराय पाहिजे का नको रे. बरोबर आहे का नाही?
कसं बोलय.
हॅलो.
ते भांडण झालते तेव्हा लई घाबरल्याला.
होय भयानक. एवढं हे झालतं की ते विषयच नाही. डायरेक्ट क नाही सरांना सर या लवकर.
त्याला वाटलं त्यालाचं मारतेत वाटलेलं. तेव्हाचं लई घाबरलेलं का नाय ते सर?
होय तिथनं पुढं त्यो
एवढं काय केलं नाही. आणि आता तर नोटीस बोर्ड वर नाव पण लिहिलेली ज्यांची फी बाकी आहेत.
आणि ते बघत नाही रे कोणा इकडं तिकडं डायरेक्ट म्हणजे तू माझा हेच केलास. डायरेक्ट असं हे करते त्याला भीती नाही खरोखर. आता तू त्याला म्हणजे तू त्याला एवढं तर ओळखत अचील ते कुठं घाबरत नाही एवढं लक्षात ठेव.
हा.
असं आहे. ते त्यो काय म्हणतोय हे पाहिजे न पाहिजेलच आणि तेनी वाट्टचं कसलं टेन्शन घेत नाही.
असं आहे तेे, त्यामु सगळं ते ह्या आहे रे.
मी निघते मग त्या जर चांगलं झाल.
हम्म.
ते काय तर म्हणत बा? कुठला तर सर आहे त्याच्या माग. आपल्या स मोठा काय करू त्याला सर-सर म्हण. हे मग तू नको काळजी करू.
बघा बाय तिथे तर कुठे होतं ना आम्हाला तुझ्या इथ
ते तिथंच येत हो तरे त्या सराकडे
तुला हे म्हणजे तिथंच ना ते बिल्डिंग आहे ती जुबेरची.
हा तिथसं- तिथंच.
बगा बाय मग.
अस कायदर होत आव ते.
हम्मं हम्मं, बघा बाय कोठ
जेवणार कधी म आता?
आता जेवणार की.
हा बोला सगळं ठीक आहे ना.
हम्म.
हो सगल.
बारा वाजलं की, सव्वा बारा वाजले होय.
हो सर्व
आता काय करू कळणा रे मला आ आता लिखाण म्हणून पण पडलंय कारण काम हाईत.
मेघाडी कण .
तसं नव रे ते म्हणजे कसं आहे आपल्याच बरं पडत रे परीक्षेवेळी. फोन उघडाच्या वाटण्याच कसं होते ते पुस्त घेतले रे काम झाले रे आणि कसं नोटडान पण करतात ह्यो पाणीेते तेे घेतलाय ह्यो घेतलाय. आणि त्यातला आपल्याला शॉर्ट काढता येते रे.
म्हणजे?
तडी मी लिहून घेते रे मला का असं एवढं हे नाही सोर असं मला कनाई क असं क कधीच स्वतः विचार के नाही की मी म्हणजे मी सगळ्यात हुशार आहे मीच या असं आहे तसं आहे. मी कधी केलो नाही मी कनई नोटस बघत मआसासाठीच लिहितो रे. आणि तू बघितलास ना आता अक्षर कस काढोय मी?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
कसं वाटेल तसं काढते मग उगच असं म्हणजे दाखवायत असल तर म उगाच प्रॉपर न लिहून दिल असतो र वेळच भेट रे जेवढा टाइम भेटतो रोज म्हणजे मी काय म्हणतो पंधरा मिनिट तरी मला मिळालं. त्या पंधरा मिनिटात मी सहज तीन पेजेस लिहून काढतो.
हं हं.
पंधरा मिनिट किंवा अर्धा तास एक तास मिळाला काय विषयच नाही मग सगळं कंप्लीटच. आ त्यानं सोळा पान पाठवला त्यातलं त कनाय हो पहिला बघायला पाहिजे त्यातली म्हणजे निम्मी त्यातली आपण की लिहिलेलीच आहेत पान.
सोळा पान आहेत ते? नाही.
बघायचं रे सांगून.
ते मी उघडलोच नाही, उघडलोच नाही रे.
हम्म.
उघडलोच नव्हतो.
मी तर कुठे उघडलेलो मी नंतर न उघडलेलो काल रात्री सात ला. ते लिहायचं म्हणून क णी हे केलतो होय ओपन केलतो तो पर्यंत आला तुझा फोन.
हम्म, हम्म.
जे राहील ते राहीलच एवढा काय विषय नाही सोड.
नंतर ना नाही का आता काय आता भेटतो टाईम तेवढाच.
जास्त प्रोग्राम पण होता ते.
होय तू आता बघालायस काय तेच?
मग आता तेच
होय. तेच न्हव इन्क्लुडिंग आणि एक्स्टर्न काय म्हणला ऑल फॉरवर्ड ते पण मला कळाल नाही मर्दा शिकवलेल.
इनक्लुड हाय असं पेज ला परत येतंय रे आणि फॉरवर्ड पुढ जातेय.
हं हं हं.
फॉर्म एक तयार केलास की नाही सबमिट केलास हाय असं पेज ला पुढे जात नाही हा अस परत येतंय.
म्हणजे आता त्यांनी फॉरवर्ड आहे नाही एकदा पुढे गेलं की नी ते
इथं नाही पुढंच आणि इनक्लूड ला पुढ गेलं की ते परत घेता येत.
हा इन्क्लूड, इन्क्लूड न्हव?
हा इन्क्लुड.
हा तेच रे मला निसता कन्सेप्ट मला क्लिअर झाली की नाही मी शहाण्या नाही म्हंटलास की नी दोन पेजेस तुला तर लिहून दाखवतो बास जवा ते कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. असं आता की नी आता आता तू इन्क्लूड सांगितला नाही म्हंटलास की आरामने मी एक एक पेज, दीड पेज त्याच सहज तुला असं लिहून दाखवतो मी. इन्क्लूडच, इन्क्लुड कस होतंय रिटर्न होतंय त्याचं की न रियुजेबल होतंय त्याचा कोड आपण आपलं म्हणजे हे करता येते ते करता असं फॉर्म साधा तयार करता येते आपल्याला आणि कुठल्या पण युजरन काय पण दिलं की आपल्याला म्हणजे हे करता येतं ते असं म्हणजे इंग्लिश मध्ये बुकना तेवढं आपण थेरी खरं आहे प्रॅक्टिकल म्हणालास की काय होय प्रॅक्टिकल म्हणालास ते मला काही येत नाही, हा आलो. तुला येतंय रे बाबा तेवढं तर. काय सांगू प्रॅक्टिकलला?
काय वाटेल ते पाठवतात
पाच रुपये उदबत्ती घे कापूर विचार वड्या, हा झालं, झालं आलो.
काल झालं?
हम्म. हो
मी जेवतो साधा
हॅलो.
बोल की.
तेच रे, तेच. मग आणि पेपर पण कसा आहे माहिते काय? तसा लिहायला पाहिजे आपण प्रॉपर पेपर.
चांगले
आणि ज आता, म्हणजे किती हेचा सीट असते की नाही समज आता एक पस्तीस ते चाळीस पेजेस आहे. म्हणजे आपला आन्सर, आन्सर कि काय म्हणतात त्याला आपल्या देशात ते?
आनसरच की.
आन्सर शीट हा तीच की. हा चाळीस पाणी दिली असेल की नाही. त्यातलं नाही म्हनलास की नाही, एक तीस पान तर भारा पाहिजे बघ चाळीस मधली.
हम्म.
म्हणजे म तू नुसतं तीस लिहलेस की पासिंग पुरतं तरी तुझं होते रे.
होतंय.
असं आहे म्हणून तर ते हे करायचं रे. जास्त पण आपण हे करायच काय म्हणजे मी करत बसाय नाही तेवढंच. मी शानण्याकरणी पीएच पीचाला लिहिलेलो पेपर तुला सांगितलें होतं की. मी पी एच पी च कसल बुक ना पाडलेलो. चाळीस पैकी एकोणचाळीस पेजी भरलेल पी एच पी ला.
हम्म.
अ आणि त्यात किती पडल्या सांग मला? चोपन काय पंचावन आहे.
चांगलाही रे.
अरे एवढं लिहून शाण्या. ऐशी पैकी, ऐंशी पैकी चोप्पन.
ठीक
हाय थोडं चांगलंच म्हणाय एकदा कळ कि नाही पेपर कसा लीहायचा टॅक्ट.
हम्म चालतंय.
चालतंय.
का चिडतोस. मी काय म्हणते ते ऐकुन तरी